नमस्कार
हॅलो
हा बोला
काय करताय तुम्ही जेवण झाला का
हो
काय खाल्लं
वांग्याची भाजी
हम्म
समी
मी आता खेचळी टाकतोय
इथके लवकर?
ह मग आमचं बाळ त्रास देतो ना.
हम्म किती महिन्याचं आहे?
साडे तीन.
हम्म.
हमं.
टाइम किती झाला?
मग आता काय करता? टाईम झाला तर आमच्या घरी काय सूनबाई हे आवरायला आमचं बाळ अजून ला नाही आमच्या सुनबाई यायला टाईम आहे अजून.
हम्म.
हम्म
काय मग वातावरण कसं आहे तिकडं?
वातावरण काय नाही चांगलं
हा. खिचडी
हो खिचडी कांदा काप ता अ टमॅटो टाकता. लसूण जिऱ्याची फोडणी
हां आजून
तेल पण टाकता माणे माझं नवरा तेल राहून गेलं होतं सांगायचं.
येल राहील तर फोडणी दिली जाईल ना मग.
हा मग एक पयाल शेंगदाणे आजून आपल्याला पटलं ती दाळ वगैरे आपण टाकू शकतो.
हाम.
हम्म सोयाबीन टाकू शकतो गरम करून पाण्यामध्ये.
सोयाबीन
हा वडे वडे सोयाबीनचे वडे.
सोयाबीन चे वडे का?
कापतय ह
हम्म
आणि मग फोडणे दिला गेल्यानंतर मग काय आपण जसो नेहमी खिचडी करतो. तो तसच जास्त काही नाही आम्ही गरीब लोक आहे. हो ना आम्ही काय जास्त टाकत नाही जे आलं ते टाकून मोकळे होतो.
हम्म चांगले लागत असेल ना?
मग. निघन सुग्रन आहे.
हम्म
सुुग्रने मी
ह
सुग्रण आहे मी सुग्रण हा शिरा पण जमतो ना.
कसा करता?
त्या रवा भाजून घ्यायचा तूप वगैरे टाकायचं त्याच्यानंतर काजू बदाम बनवके बिनोके जे टाकायचे ते टाकून दयच तूपा मध्ये
हम
आणि मग काय हो पाणी टाकून द्यायचं आपल्याला पटलं तर दूध सोडून्या दायच पाण्याचय आम्ही तर पूर्ण दुधाचाच शिरा करतो.
हा
ह आणि मग वरून टाकून द्यायचं ते काय म्हणता? रवा भाजलेला चाक टाकून द्यायची.
हां.
हम् मग त्यांना चांगलं शिजव दयचं.
हां.
हा काय म झालं ना.
हा. आम्ही पनीर मिरच्या टाकून वांग्याची भाजी केली होती
हा मला तर वांगे नाही चालत मी सकाळी वांगे, बटाटे छ केलं होतं.
हा. काय मगराजं.
अजून काही नाही काय म्हणत.
हा.
तुम्हाला साबण पाहिजे असतील तर सांगा बरं का घरगुती साबण तयार करतो आम्ही.
हो ना.
हम्म आत्ता ज दोन साबण. गेले दोन सामनांची ऑर्डर आता चालू. तर चाल दोन साबनांची ऑर्डर गेली.
हा.
दोनशे रुपयाचे दोन साबण.
मला येतोय.
हम्म.
हा बोला.
आत्ता दोन साबांची ऑर्डर गेली चालूत. दोनश आले हम्म.
इकडं पण एक गेला.
हम्म हम्म.
हम् आता आ.
पैसे काही दिल्या नाही.
ह किथ आमच्या शेजारी रे रतना
काय म्हणे मग ते साबण दिला तर
आा
साबंद दिला तर काय म्हण
काही नाही.
उघडून पाहिला असेल ना.
हा म समजल ना म
हम्म. काय तुमच्या सुनबाई काय करताय.
काय मग?
तुमची सुनबाई काय करताय म्हंटलं.
आं
तुमची सुनबाई काय करते?
त कोन र बोला त्यां ना.
नवऱ्यासोबत बोलत असेल.
हा.
नवऱ्यासोबत बोलत असेल म्हटलं.
होण.
हम्म.
हम्.
तुमचा मुलगा त नुसता लाजाळूए.
अं?
तु तुमचा मुलगा त नुसता लाजळूय म्हटलं.
लाजाळू? हा.
तुम्हाला ऐकू नाही येत वाटत? नुसत हां हां करता तुम्ही.
हॅलो.
हा. दोन मिनिट. ठीक आहे. अ. बोला.
काय बोला? काय चालूए तुमचं?
म्हणे फोनमध्ये जेवण झालं का? असं विचारता का म्हणे.
हम्म.
मग ती सांगते. तर तुम्ही विचारा. मला मी काय सांगू? तिकडन हसत असणार ना? हा. हा.
बरं.
हम्म.
हम्म. तुमचा मुलगा कधी येतोय?
आई. आ? हा बोला.
आहो ताई, तुमचा मुलगा कधी येतोय? परत या आमच्याइथं बोलतोय तुम्ही तिकड बडबड करताय.
तुमचा आवाज धीरे धीरे येतोय मला.
तुम्हीच दूध धीरे बोल, धीरे बोलताय. माझा गन मोठा आवाज आहे. गन गेटपर्यंत जातो. त माझा आवाज. हम्. काय बी सांगता तुम्ही.
हं.
माझं बाळ नुसत रडतंय.
काय बाळा?
हा. रडतोय. रडतो.
रडतोय अस?
हा.
हम्म. जेवण करतो का तुमचा बाळा?
मग? खिचडी खातो ना.
खिचडी खातो.
हम्म.
खीर पण खातो का?
मग?
हा. गाईचं दूध देतस ना?
मग? बकरीच देतो. गाईच देतो.
हम. सव्वीस दोन एक्याऐशी.
सांग.
जन्म तारीख.
हम्म.
काय मग आजुन नवीन.
नवीन काही नाही आता सगळ जुन ऊन गेलं '
हम्म पाऊस चालू आहे का तिकडं?
नाही गरम होतय.
हां.
गरम होतय पाऊस नाही तोय.
हम्म. आमच्याकडे पण काय वातावरण झालं होत पण आता गेलं.
कुठं गेला.
बंद झालं नाही काय गरमन्यार होतय.
हम्म.
अच्छा. बाळा चांगली राहतो का तुमचा.
ह रडतोय सध्या तो जास्त.
हा.
हम्.
हम्म.
सध्या जास्त चिडचिड करतोय त्याच्या पप्पाने काढली त्याची गॅस
तिचरी टाकली गेले मग तुम हम्म. बोलता का काही.
खूपच कंटाळाय तुम्हाला आवरायला.
शिजली का खिचडी.
बाकी आता फोडणी देईन.
बाकी आजुन.
हम्.
केव्हा होईल मग?
आता टाकते तो चाकू तुटून गेला ना मग कापायला थोडं
हम्म म. शेतात कामाला जाता का मग तुम्ही.
हा आता थकून बागून आली शेतातून. कंबर दुखतय नुसतं माझं.
म्हणून उशीर झाला असेल मग खिचडी करायला.
हा. पायामध्ये काटे मोडून गेले आता नवऱ्याला काढायला लावते ना काटे.
हां.
हम्म. माझा नवराता सगळ्यां समजू द अरे बिचारा काढून देतो.
हम्म.
तुमचा नवरा पण तुमचा करून देतो का. हा.
हम्म.
तुमचा नवरा पण तुमची काळजी घेत असणार.
हम्म.
काय हुं.
तब्येत चांगली आहे मुलाची.
हा. तुमचा तुमचा नवरा पण तुमच करून देत असेल ना.
काय?
तुमचा नवरा पण तुमची काळजी घेत असेल ना,?
कोणाची काळजी?
तुमची
मग
हमं
तुमचा आवाज एकदम धीरी धीरी येतोय.
ते काहीतरी प्रॉब्लेम असेल रेंजचा
हा
हम्म
काय मग अजून
अजून काही नाही
हम्म
कधीतरी जेवणाला बोलवाला आम्ही आम्हाला तुमच्या घरी
आ..
कधीतरी आम्हाला तुमच्याकडे जेवणाला बोलवा म्हटलं तुमच्या सुनेच्या हाताचा
मग
ह आम्ही तिघं येऊ तुमच्याकडे जेवनाला आमच्या मुलाला तुम्ही काय खाऊ घालणार? आमच्या मुलाला तुम्ही काय खाऊ घालणार
काय खाऊ घालू बिस्किटं,
बिस्किट नाही आमचा मुलगा पनीर पुलाव खातो.
असं आहे का मग मी पण खाऊ घालते.
हा त्याला पनीर पुलाव जास्त आवडतो.
हा हा.. आम मी पण खाऊ घालेल ना तस
चालेल ठीक आहे मग ताई घ्या तुम्ही तुमं ते काळजी तुमच्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं.
ठीक हाय मग
ठीक आहे
हां धन्यवाद
बरं माझे बाबू